हा बोल बाई हा हा काही नाही ते आता घरात मिस्टराणा आता जेवण वाढून आली हां त्यांना लगेच बसून दिलं म मग आम्ही नंतर जेऊ
होय
त्याना आठ वाजता बसून दील म्हणजे मग ते सांभाळतात त्या नातूला
हा हा
हा
हा मग
काय म्हणती मग ती
काय नाही आज काय आहे स्पेशल
आज स्पेशल बोबिंलच आमटी बोंबीलची भाजी चपाती भात ते खात नाही म्हणून त्यांनी द दही हे खातेत गुळाचा काला म्हणजे चपाती मोडून तूप टाकून गोड तिखाट त्यांना ते मोडून दिला हा त्यांना नाही आवडत ते मी पहिले खाल्ले हे पण आता न आता नाही म्हणतात नको म्हणतात म्हणून त्यांना त्या मला तूपचपाती खायची ते बारीक कालामडून दिला तूप टाकलं आणि गुड किसून तसा टाकला त्याच्यामध्ये तर पण ह ते खात होते त मग तेेव्हा फोन येत म्हणजे मेसेज तिला कॉल केला नंतर बोलू म लागल्यास
हा हा
काही कोना कोणाचे ते पण वेगवेगळे पदार्थ खाण्याचं काय कोण काय फरमाईस करतं हे पाहिजे त ते नको हां असं राहतं मला प्रत्येकाच्या या्याच्याने मग तरराहोत लाग करून द्यायचं ना काय आपण घरी राहतोय म्हणून आपल्या त्यांना ख खाऊ खाल नाहीच राहत
अ
हम
का
मिस्टर कुठ येत मग सर्वसला
माझे आमचा बिझनेस आहे टेम्पो आहे त्यांचा ह आमच्या इकडं सूत मेलय आहेत ना जास्त इचलकरंजी मध्ये
हा हा हा ह ना
त्यानी तागे वगैरे असतात ना ते ट्रान्सफर करतील
असं ह हा तगी म्हणजे कापड कापडचा त आहे का
हा
अरे वा होत छ न मग का पड हां कापड ज तग तयाारी आहेग श ह ह संदर म व्यवसाय हा व्यवसाय चांगला आहे म्हणजे तसा ह म्हणे का कारखाने असतील मोठ मोटे
होय कारखाने गल्ली गल्त कारखाने हो म्हणजेलं जिला मॅँचेस्टर सिटी म्हणतात ना
हां हां हा हा बरोबर आहे
कापडाचा व्यवसाय खूप आहे कपडे पण स्वस्त मिळतील नाही कापड कापड
कापड हा हा कापडाच हो का स्वस्त मिळतो अे अे वा हव का
अ कोल्हापूरमध्येध्ये तर खूप स्वस्त असते
हा कोल्हापूरमध्ये जात कोल्हापूरला आम्ही एकदा आलो होतो म्हणजे माजी जावबाई ते नाशिकला राहते तिची मैत्री नाही त च्या मुलाच्या लग्नाला आल होत मी कोल्हापूरला अथ बघितलेलं छान आहे सिटी खूप सुंदर आहे बघण्यासारखी
हळ
म घरं पण तसेच मोठे वेळ शेतांमध्येच राहतते ते सगळे होते पेरू काय त्यांच्या घरी आपपडे ते खूप म्हजे असं म्हणजे निघुशी वाटत नव्हत शेतातच घर होत त्यांचं पण काय सळ केळी काय सगळे म्हणजे कुठलंच असं नाही आंबा सगळं सगळं ते त्यांच्याही लावलेले
हम
खूप सुंदर होतं म्हणजे त्यांच्या आम्ही म्हणजे जावेच्या हच्यानेच गेलो होत त्यांनीच बोललं होतं म्हण जावबायची बात बा ह आहे म्हणून त्यांचे तो ओळखीनेच गेलो होतो
हो
खूप सुंदर आहेेते
हो आमच्या इकडून जवळ आहे
हा हाला का हो देवी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी ना
होय होय नाही
हम्म हम् ह लक्षमी ते इकडे ते
मंदिरावर कळस चढवला दोन कोटीचा
हो बापरे हो
हो सोन्यात
सोण्या्याचा ह र
म्हणजे गोव्यात काही कोणत आहेत ना आमदार काही कोणत आहेत त्यांनी
हा का
हा
के आणि सोनं किती माहागे हो ना मंदिर पण खूप सुंदर आहे ना ह मंदिर सुंदर आहे आणि म्हणजे नवसालाही पाहते व श्रद्धा आहे लोकांची ना ते महालक्ष्मी ते म्हजे जातातच म्हण बघण्यासारखंच आहे ते
सर का गर्दी असते
खूप गर्दी राहते हो
हो
तर ते जाऊ आता परत आता बी गेलेत आम्ही तेव्हा गेलो त्यांच्यासोबत पण ते आत्ता परत त्यांचे काही काही परडी होती का काय असं काही सांगत होते आणि तेव्हा त्या गेल्या होत्या ते त्यांचे काही काय काही कार्यक्रम होते व चिकन म्हणजे मटणच घरोघरीच होते मी त्यांच्या तेव्हा तेव्हा ते गेले खूप म्हणजे सुका आणि तांबडा रसतात असं काही दोन प्रकार कायच असतं ना का तांबडा पांढर अस हा हा हा काय म्ह तो तांबडा पण मी त्याच्यात ते हे नाही राहत का तांबडा रसम घी पांढरा रसाे नुसतं पिवडं पाणी असतं का
नाही नाही त्यात नाही घालत ते खोब खोब असत त्यांना म्हणल त्याच पाणी काढून करतात ते
ओला खोबऱ्याचं पाणी काढून करतात का म्हणजे सोलकडी सारखं हा सोलकडीच आपण आमसूल टाकतो तो सलकडी करायची असेल त्यामध्ये
होय हे तर खोपऱ्याच पाणी असते
अस अस आहे का
होय मिक्सरला बारीक करतात खोबरं आणि त्याचं पाणी पिळून काढतात
अरे हो का मग मला असं वाटत तर मला पिवाशी जोडलेलं असतं ना चिकन मटण ते त्याच पिवढं पाणी काढून
आपल्याला जर असलं ना तर थोडंफार घालायचं मग त्यात जर पाहिजे असलं तर हा
आणि रसा तमी आणि सुकं वेगळं करतात आणि आम लाल रसा वेगळा करतात
हा लाल रसचा ना ते पिवळ रस म्हणजे त्यातलं पिवळं काढतय ना त्याचा असतो लाल रस.
हां का
हम्म
तांबडा पांढरा रस्सा म्हणतात.
होय होय
हा हा
छान लागते
ह छान मी आम्ही गेलो तर तेव्हा पण ते आम्ही काही खाल्लं नाही ते काही समजतचव्हतं ते पिवळा पा अस पिवळा सख रसा आणि लाल रसा तचा सुख पिचमध्ये तर नाही आमही स आम्ही खात नाही म्हणजे आम्ही खात होतो तरी सा बघू ना म्हला नाही आम्ही नाही खात मग आ्ही साधं खाल्लं मग दाळ भात भाजी असं खाल्लं म का प आपल्याला माहिती नाही ना आता आम इथं कसं एक एक आताच करायचं म्हणजे भाजी एक एक त्याच्यातच पीस वगैरे त्याच्यात टाकायचे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण काढून त्याच्यातच पी पिसं टाकायची तिती एकच भाजी करायची असते भात, भाजी भाकरी.
सुखं रसा असं वेगळं वेगळं असते.
वेगवेगळ राहत का हि पद्धत
ते जास्त कोण खाहीत नाही तस नाही चांगलं लागत नाही म खूप
ते आमच्या इथं इथं बारामतीचे पण आहेत ना शेजरचे त्यांची पण असे म्हणजे एक ते एकमेकीकडे आमच्या वाट्या जातात ते वेगवेगळां म्हणजे पदार्थ कोणाची कशी कोणाची पद्धत कशी असं म तेव्हा माहिती वा पण त्यांचं मी ते वेगळं करतात म्हणजे आंबड रस्सा आहे ना. तेच करतात ते तेवळा नाही तांबळा चा रसा आणि सुकं वेगळं असं करतात. बारामती च्या आहे त्या म ल काही त्या सोलापूरच्या त्या त्या आ एक सारखे एकम आमच्या सारखे जसे लत भाजी नुसत चिकन एकत्र मटन मटन केलं तर चिकन सुका करायचं आणि बाकी रसामध्ये ते लायच कॉल येतय सारखं त्याचं न बोलायलाही होत
होय.
ऐकायला बी ऐकायला येतय का?
होय होत येतेय.
येत आहे ना हा हा ह त्यांचा कॉल उचलला तर परत मग कट होऊन जातो.
हा कट होते हो होल्डोवर नाही पडत हा कट होतोय.
हां तेसना. नंतर करते म्हटलं त्यांना सांगितलं दहा -दहा मिनिटांनी कर एक त्यांच झालं काय मम्मी मा असं होउन जातं हां यांच्या त्याच्यावरच येतय दुसरं येतय त्या -त्या कर म मी त्यांना केला होता आधी मग त्यांना मला करायचं म्हणून ते सारखे करताय हां तेव्हा मग कशी पण असंच झालं मग उचलला गेला तो. ह कट झाला
तुमचं शिक्षण किती झालेय.
माझं बारावी झालंय हा बारावी नंतर लग्न झालं. राहिलच ह राहिलच अूर्ण पण मग शिवण याच्यात मग मी गुंतावल मुलींना शिक ठलं आणि मी शिवण क्लासमध्येच म्हणजे मग माझे कपडे शिवणं ब्लाउज ड्रेस अशी हच्यातच हम्! मलाही आवड होती स्वयपा म्हणजे याची शिक्षणाची पण नाही मग घरात कसं लग्न झाल्यानंतर आता कसं प्रधान्य जास्त देतात सुनांना शिक बाई तू हा आम्ही आवरून घेऊ शिक तू तेव्हा कसं नाही करू देत नते ना ते नाही फक्त शिक्षण नाही करायचं शाळात घरात पण करायला पाहिजे. कोन करेल याच्यामुळं राहून गेलं.
हा ह
म आता असं अ शिवण क्लास करायचा ब्लाउज शिवायचे ड्रेस शिवायचे. मत तेच त्याच्यात करतेस आवड आहे जास्त. आवड असली तर सवड कुठेही मिळते. आणि आणि हा आणि शिक. शिकायची पण म्हणजे प्रोत्साहन आपोआपच येतं नाही मला हे शिक शिकायचं पुढचं ते शिकायचंय असं ह तसं मिळतं आपल्याला. काहीच नाही केलं तर मग काही नाही हातावर हात धरून बसून रायचं.
हम!
हम्! तुझं काय झालंय शिक्षण?
माझं अजून चालू आहे. नर्सिंग करते मी. जी आणि नर हो आता लास्ट इयर आहे मग एक वर्ष झालं की मग...
करतात ना?
होय होय बारावी नंतर म्हणजे तसं होतंय डिप्लोमा कोर्स आहे त्यामुळे दहावी नंतर पण होतंय. पण मी अकरावी बारावी केली मग नर्सिंग केली.
असे आहे का छान आहे पण बाळा नर्सिंगचं पण माझ्या बहिणीची सुून आहे ना त्या आता आता जागा निघाल्या आहेत आता याच्या बर..
आता माझं पण लास्ट दीड वर्ष आहे. ते झाले कि म जॉब मिळतो लगी
जॉब मि हां एकदम म्हणजे मिळतातच नर्सिंगला कुठेच कमी नाही. हो प्रायव्हेट मध्ये मिळतात मिळत त्यात पण का आपल्या याच्यात याच्यात पण मिळतात.
कास्ट मधून असले की मग गव्हर्मेंट पण लगेच मिळते. होय
आणि आ ते आमच्या सुनबाई पहिले याच्यात करत होती ग प्रायव्हेटमध्ये आणि आता लगेच त्या घेतलं तिला पण ती तिकडं जास्त याच्यात गेली नंदुरबार. त्या साईडला आहे ना? साधा साधा त त्या साईडला या तिला त्याची बदली झाली म्हणजे पग बा गव्हर्नमेंटाच्या मग कुठेही टाकतात? जिथ खाली असेल तिथंच्या ते तिकड टाकली गेली हो चालेल चालेल
हो
अ